हॅलो! हॅलो आवाज येतोय का
हॅलो
हा येतोय आता आवाज क्लिअर माझा
हो हो
हा माला येत नव्हतं तुझं काय ग कशी आहेस
मी मस्त
अगं मी तुला ह्या कारणासाठी फोन केला होता मला असं समजलं की तुझ्या दिराचं लग्न करायचं तर अ असं माझ्याक होतं एक मैत्रिणीचं स्थळ होत तर मग म्हणल विचा विचारावा इला मुलगा काय करतो शिक्षण किती झालंय काय झालंय कुठे राहता
हा हा
मुलगी हाय ना मी सांगून दित देते आधी अ मुलगी म्हणजे माझ्या नाते त्या तिचे तर तिचं शिक्षण आता इलेक्ट्रिकल आपलं इंजिनिअरिंग ला आहे दुसऱ्या का तिसऱ्या वर्षाला ये ती तिला पुढे शिक कायच पण हे आणि जॉब करायची पण इच्छा आहे तिची मुलगा तीच काय नाही, घरी फक्त एक भाऊ हे एक आणि एक लहानी बहीण आहे तीच्यापेक्षा आणि भाऊ लाहना ती मोठ दिसायला पण चांगली हे स्वभाव पण चांगला आहे तिचे प वडील प्रेस मध्ये कामाला हे. आणि आई आपली घर काम क सॉरी घरात आवरते असं गृहिणी हे ती एक प्रकारची ल दोन न बरचा भाऊ आता बारावीला बारावीला आहे? आणि लहान बहिणीचच शाळा चालू आहे तिचा फक्त थोडी परिस स्थिती जरा आर्थिक परिस्थिती जरा कमी हे
हो का हा आपल्याला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची अ काय ना अ हा जर चांगली सुशिक्षित मुलगी असणार असले तर त्या हर कत नाहीये आपल्याला जसं तू सांगते का तुज्या बघण्यातली हे म्हटल्यावरती ते चांगलीच असणार त्याच्या रिलेशन मध्य
हो तेच त मी त्या त्यांचे तिच्या वडलाची तब्येत ब री नवती त्याच्यामुळे ते कामावर काही जाती नाही आणि तुला माहीती ते कामावर जात नस तरी भेटून भेटून जर जा की रे सेवटी तरी जा भे टू नही राहिली त्यांना मग ते थोडं शिक्षनाचा याचा त्याचा खर्च सगळ वाढ म आता तिचं मोठे मुलीच लग्न करायचं त्यांना म्हटलं आहे एक स्थळ पाहू ते तुझ्याशी बोलून कस आहे काय मुलगी कामात सारे स्वयंपाक ही सर्व करते मेन म्हणजे माझ्या देखण्यातली बघण्यातली असं
हा हा हा. ज आहे म्हटलं ते आपल्याला काय प्रॉब्लेम खरय जर ती चांगली असेल तर बघायला काही हर नाहीे ये कारण आजकाल आपण त तो कि किती प्रॉब्लेम आहेत मुलांना मुली भेटत नाहीयेत लवकर
अ मेन असं म चांगलं मुलांना चांगले मुल भेटती नाही चांगल्या मुलींना चांगल्या मुल भेटत
हो तो मेन इशू झालेला आजकालच्या पूर्ण याच्यामध्ये आपण किती म्हटलं तरी पण म अ म्हणजे सगळं स्ट्रक्चर चेंज झालं सगळं लाइफस्टाईल चेंज झालेय त्याच्यामुळे आपण म्हणतो प्रॉपर संस्कारी मुलगी जी व्यवस्थित ऍक्च्युली घर सांभाळेल अशी मुलगी भेटन खूप मुश्किल झालय
ह ती कशी ती मोठी ना जरा समजत तिला घरातल्या गो ष्टी काय ते सर्व समजत मेन म्हणजे ज माहिती समजून घेते स्वयंपाकात हुशार बाहेर अभ्यासात पण हुशार हे आणि मेन कामाला ती पण जॉबला जात होती पण आता हे थोडं कॉलेज कमप्लीट करून घेऊते ना ती
हा हा आपल्याला तस काही प्रॉब्लेम नाही आपण तसं कॉलेज करू त्याच्यानं तर तीला जॉब कंटिन्यू कर देऊ शकतो की तिणे आ हेच केलं पाहिजे तस काही कनसन नाही आपलं. जॉब केलाच पाहिजे एकदा का तीच एज्युकेशन झालं भेटल भेट चांगलं जॉब पुरेत.
हा आणि कसं तुम्ही पुण्यासारख्या सिटीमध्ये राहता, पुण्यासारख्या सिटी मध्ये स्कोप चांगला आहे. सगळं काही चांगलंय. त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे जाऊन तुझा शले त म्हणजे तुझ्या मागे हे तुझा भाऊ पण येऊ शकतो अन तिकडे म सेटल पुढे मागे सगळीकडन होऊ शकत तसेच चालू आहे तिच्या पप्पांच्या त्याच्या म्हणजे तिच्या पप्पांच्या जागावरती. त्या मुलाला घेण्याच कारण की आजाराच हे जास्त ते दिवस करू शकणार नाही. काम त्याच्या माहिती त्यांनी लेट टर ते दिले सर्व लोकांनी कि ते आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे घरीच्या काही व्यवस्थित पाहण्यासाठी ना. त्यांनी त्यांच्या जागी मुलाला घ्यावा अस आता पण त्याच कॉलेज चालू बारावीच वर्षी ना आता ते बोलले आम्ही एवढं वर्ष बघ थांबा एवढे कॉलेज मग तुमचं बारावीचें शिक्षण पूर्ण करून घेऊ. अन त्या अनुसार मग
पण त्याची प्रक्रिया पण असती नाही ते. एटीन इयर्स कंप्लीट झाल्या नंतर असते म्हणून.
हम्म त्या
कारण कंप्लीट होत होत त्या एटीन इयर्स पण कंप्लिट हो.
हा मग ते म्हंटले की तुम्ही तुमच आधी वर्ष ते पूर्ण करून घ्या. आणि मग आम्ही विचार चालू तस चालू आहे सर्व गोष्टी काही प्रयत्न चाले म्हणजे.
हा म्हणजे त्यांचं पण म्हणजे कही प्रॉब्लेम काम करू
अग काय बोललीस थोडा आव आणि ब्रेक झाला आवाज. तुझा काय बोलत होतेस तू हा.
हा मी तुला असं म्हटलेल तिचा बायोडेटा वगैरे पाठव. मी पण तुला यांचा बायोडेटा पाठवते मग म्हणजे आपण म्हणतो ह् घरचे तो बायोडेटा गोथ्रू करून. आपण डिसाईड करू की एखाद्या स्पेसिफिक दिवची आम्ही तुमच्याकडे त्यांच्याकडे जाऊ.
हा चालेल ना काम नाही तस त्याचं शिक्षण किती झालंय.
हा ते सांगायचं विसरले तर अ त्यांचं हे झा लेल आहे म्हणजे मेडिकल आहे त्यांच स्वतःच.
अस आहे ओके हम्म.
फार्मासिस्ट आहेत ते आणि प्लस त्याचा डिप्लोमा पण झालेला आहे एएनटीसी मध्ये. आणि प्लस हे पण झालेलं आहे फार्मासिस्ट पण झालेलं आहे सो आ सध्या तरी त्याच मेडिकल चालू आहे चांगलं पिंपळगाव माहिते तुला हे आहे अ मेडिकल. बस तिथे आमचं घर पण हे वरती म्हणजे खाली गळा आहे तिथे मेडिकल आणि त्याच्यावरती राहायची सोय आहे. म्हणजे इनकेस वाटते कि आपण तिथल्या तिथं राहू शकतो. तर त्यांना ते पण ऑप्शन राहील की तिथे राहण्याच अदरवाईज आपल्या ना. घरय एक तू तर आलेली असते ते हा हा मग तिकडनं पण ते अ म्हणजे अपडाऊन करू शकतात नाशिक रोडला राहील तर हिच्यासाठी बेटर राहील. पहिला कॉलेज वगैरे काय करायचंय ते ती करण कन्व्हनियन्स जास्त राहील. गोष्टींना जॉबला वगैरे सगळं
काय नाही का आपल्याला घर जाय कसं पाहिजे समजा हे तच्या पप्पा च का खर नाहीसधा पुढ मागे तर कमीत कमी तिच्या आईला जरो तर वा आता ही मोठी म्हटलं जबाबदारी शेवटी मोठा एक मुलगाच राहील ना का तो त्यांचा या पद्धतीनुसार आला आता हा किती नाही म्हटल तर लहान च ये. कामावर जाणार अजून एखाद्या वर्षाने तो त्याच्यावर जबाबदारी पडणारच.
ह नाही मग हे नाहीय त्यांना कंपल्सरी की तुम्ही इथच राही म्हणजे तिथंच राहिलं पाहिजे किंवा त्यांना स्कोप पुढे जाऊन जर तिला जॉब स पुण्यात असला तर तर इकडे माझ्याकडे पण येऊ शकतात ते दोघं पण इकडे पण सेटल होऊ शकतात. अस म्हणजे आपल्याला त्याचा पण काही इशू नसणारे त्यांना कन्वनियंट असेल त्यांच्या
तुझा स्वभाव माहिती आहे म्हणून त मग मी बोलले पण आता फक्त. पत्रिका जुळली पाहिजे
हो ते मेन फॅक्टर आणि आपल्या ह्याच्यामध्ये ते अजून पण त्याच्यावर बिलीव करत असो ते बघण गरजेचे
हो कारण की कस आहे आपण ठरवायचं पत्रिका जमली नाही ना की मग गोंधळ वयाचा आणि घरातले कसं घरातल्यांचा विश्वास राहत ना मोठे लोकांचा या गोष्टींवर
हो आणि काही फॅक्टर मध्ये ते पण योग्य असत म्हणा
हम्म हम्
करताय ते आपण वर्षानुवर्ष बघताय.
आता हे पण असं म्हणते ग पण हे जे काय काय लव्ह मॅरेज करतं त्यांचं कसं काय बरोबर त्यांना पत्रिका पाहतात ना काही काय करतात. म शेवटी त्यांचं जमतच हाह
कधी सगळं बघून पण जमत नाही म्हणजे हे आहे. हेच हो
हम्म्म
तथास्तु
ता हे कधी कधी वडीलधारे लोकांच्या याला मान द्यावा लागतो. अस म्हणायचं.
हा जाउद्या ती प्रोसेस आपण कम्प्लीट करून घेऊ ते जे नंतरला त कळेल आपल्याला बायोडाटा मी
हम्म पण तू नाही मी सगळं पाठवते पण पाहण्याआधी पण ना तू घरातल्यांना तशी कल्पना देऊन ठेव तस त्यां घरची परिस्थिती कमी राहील म्ह लग्न हे
नाही नाही चिकन पण आमच्या घरात तरी नाहीये कारण म्हणजे माझी सासूबाई पण त्यांचं पण नेचर तस पुढचीची परिस्थिती काय आहे ते महत्वाचं नाही सध्या त्यांच पण वय होतय. सुलभ होण हे आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तर ते हा तिची परिस्थिती ह त्या गोष्टी काही मॅटर करत नाही आपण नॉर्मल त्याच त्यांनी नॉर्मल लग्न लावून दिलं शंभर दोनशे माणसांमध्ये तरी पण ठीक.
हा नाही त्यांचे काय एक समजा आ समजा घरातले त्यांचे जवळ जवळचे राहतील. आणि अस आता असं करू तू खुच मला बायोडेट सेंड करून दे मी इथल्या ब्राह्मणा आला की पत्रिका पाहून घेत ते तिच्या आई वडिलांशी बोलण होते तशी करते त्यांना एकदा पुन्हा दाखव. वून देते सर्व काही गोष्टी आणि मग तुला तस कॉल पुन्हा फोन करून मी तुझ्याशी बोलवून घेते मग पुढच्या गोष्टी कस रविवारी कधी काय कसं करा च ते ठरवायचं ते ठरवून घेऊ आपण.
हा ऍक्च्युली रविवारी कस आहे रविवारी जरा प्रॉब्लेमॅटिक वाटतय. रविवारी अं शनिवारी वगैरे चालू शकेल. तस त्यांना विचारलं मग पण शनिवारी आम्ही येऊ वाटल्यास आणि मग.
हा तू तुला पण तू पण माझी पत्रिका पाहून घे मी पण पाहून घेेते आणि
हा आणि घरच्यांना पण आपण कन्सल्ट करून ठेवु सांगून ठेऊ. आणि पत्रिका पण पाहता येईल तेवढ्या टाईमात नाही का चालेल. करते मी लगेच तुम्हाला कॉल.
हो. हो.